हा.
हा. अरे ते हयो टास्क कंप्लीट- करा म्हणायल्याती. हॅलो.
हां.
त्यो टास्क कमप्लीट कमप्लीट करा म्हणायल्याती. पुढच्या महिन्यात आणिक येणार आहे म्हण.
कसला?
काय माहित? आता ते वेगळा वेगळा असत्यात रे.
तीन हजार ते तीस हजार काय म्हणत्यात.
म तेच- की ते टास्क दोन ते तीन महिने चालू राहणार म्हण. म आपल्याला आपल्या हेन आपण पैसे कमवायचं. आत्ता कसं? अडीच हजार, तीन हजारचा टास्क- ते आता परत कळणार. ह्यो झाल्यावर. ह्यो टास्क झाल्यावर कळणार रे ते. ते तवा सांगत्यात. त्याने आ- त्या नाहीत सांगत.
हं. बरं. ठीक आहे. बघुया.
हूं.
आता माझे पाच झाल्यात.
पाच?
पाचच फोन झाल्यात.
कर की म.
आं?
कर ग मग. कर रे मग.
करतो की.
अं. आलं काय ते पैसे पेंडिंग होतं ते?
हम्म.
आलं?
आल. कुठलं पै- अ अडीचशे? अं हं. ते नाय आलाउड.
मग कुठल आणि
काल बोललेलो आपण ते, तिथ दाखवालय.
हा हा
एकट्या मित्राला फोन लावलेला इथ कपनीत.
हम्म
बोललोय बोललोय लय काय काय बोललो. आणि त्याच वीस पंचवीस रुपये मिळाले.
अरे आवाज मोठा लागतोय रे. आवाज
बोंबलून बोंबलून बोललोय यो
हम्म झाल काय तुझ? अरे थांब की एक मिनिट. ते परत्याच्या मोबाईलला कसे आलय माहितेय काय?
हम्म
ते बँक अकाउंटच लिंक करायला येईना.
का
प्लीज कम्प्लीट युअर मोर टास्क टू अर्ण मनी म्हणतय.
आयो, माझ लगेच झाल ऍड युपी आय डी.
हम्म
त, त्याच्याच जास्त झाले असतील फोन माझ्यापेक्षा.
तु कुठे केल अजून. त्याच आत्ता दोन झाल्यात. ते पण काल केलेत.
हा मग ते हे करायला लागतय अजून. अजून टास्क कम्प्लीट करा. अजुन दोन चार केल का नाही, आ आज आता किती झालेत त्याच.
दोन
दोन झाले व्हय, अजून एक, दोन, तीन कर म्हणाव.
हम्म हम्म
ते पेमेंट ऑप्शन वर येत. तिथ बँक अकांट आणि युपी आय आयडी च ऑप्शन येते. त्याला एवढी आयडी आहे. आता तिथे येत नाही. ऍड करायला पाहिजे. आ
हम्म त्ये नव्ह, ये विकमध्ये टास्क पूर्ण कर तेवढा. याटो मग ते परत मग त्याने हे करय, बंद करतात ते. मग परत दुसरा टास्क येतोय. होय. दुसरा म्हणजे, ज ऐंशी टक्केपेक्षा जास्त येत सोड ते सगळ्यांनाच. काय विषय नाही त्याचा. खर ते कंम प्लीट करा. नाही तर जेवढ फोन होत्यात तेवढच येत्यात.
लावून ठेवायच कुठ तरी गाणे बिणे.
हम्म, बघ ट्राय कर
झाल गाणे बिणे लावाचे आणि ठेवायच त्याच्यापाशी.
हम्म हम्म
एका फोन वर दुसरी गाणी लावायची. त्या फोन वर दुसरी गाणी लावायची.
हम्म
नाही तर जेटालाल बिटालाल लावून ठेवायल.
हा, तिथं विचारतात क्वेश्चन, तुम्ही दुसरा ऑडिओ तिथं चालवलाय का म्हणून.
मला नाही विचारल. पहिल्याच पहिल्याच दोन पहिल्या दोन फोनला फक्त विचारलं मला, परत विचारत नाहीत ते.
आरं परत्याच्या मोबाईल वर पण तसंच आलंय. मग ती काय म्हणायला माहितीय काय? तिथं मदत मदत मध्ये जावा आणि तिथलं कुठला तरी तिकीट- तिकीट कोड आहे, म्हणून तो द्या म्हणाले ते.
कोणाल द्या
ह्म. मॅडम म्हणाल्या आम्हांला पाठवा.
का?
काय माहित तसे आले म्हणुन सांगितलं मी.
बगूया.
हॅलो, आं.
हा.
बोल.
काय कराला?
बसुले
काय करुते?
हम्म.
परत जेवायचं.
हॅलो?
बोल-बोल.
काय करायल्यास?
काय नाय.
मग मॅसेज कोणाला करायल्यात?
मॅसेज कुठं करायले.
मग?
बोल के, बोल की.
मग मेसेज आवाज कसा आलाय?
हा परत्याच्या मोबाईलवर आहे. धर.
नय विचारला मॅसेज कुठं कराल.
बोल?
हलो.
कालचं दाखवायले माझ्यात मारला की. साडे-तीनशे शंभर रुपये दीडशे रुपये राहिल्यात नुसता आता त्यात
हम् हम्. कालचं काय दाखवलय
चौतीस रुपये
हा
अ बोल
बोल
क्या कर रहे?
बसलोय म्हनताना
नाच मग
तु नाच
कसलं काय आळशी क बइ
हम्म
काय काम केलं का नाय
नाय
विचारल नाइत काय काल का आला नाइस परवा दिवशी का आला नाहीस
नाय विचारल
हम
हम्म हम
बरं काल रात्री आसावरी रिक्वेस्ट टाकल्या कसं काय रे दिदी पण टाकल्या ती पण टाकल्या एका दिवशीच रिक्वेस्ट ते कमेंटच्या खाली एक ऑप्शन येतो बघ असा चौकन बॉक्स रि शेअर का काय तर ते मी केलत तुला तवापसन माझ्यातली फॉलो याल्यात तुला
हा हा व्हईच म तू रिशेअर केल्यावर तुझ्या पेजला ते दिसतय.
काय दिसतय? तुझा व्हिडिओ
हां
वय
मग काय तू अ किती रि शेअर केल्यास माहितीय काय कुटल्या कुटल्या व्हिडिओला इनस्टाचा रिल ला तेन
हैइ
नाही काय काय
हम् बर
आणि तिज तुज जेवडी फाॅलोअरस एत तु रिशेअर केलीस तुझ्या फॉलोअर्स पर्यंत त्यो व्हिडिओ जातय.
व्हय
हा आणि तू रिशेअर केलेलं त्यांना दिसतय तितं तुज्या फॉलोअर्सला पण दिसतय
ते बा वा वा वा मला माइत नइ ते असं असत ते
हा, असू दे की, काय झा
काय झालं, नाही सोड.
हा, असू दे की, त्याला होतयं.
केलं ते केलंय रील शेअर त्याला
मी डी पी बदलाय तुझा इंस्टाल.
हम, बघितला पण तो व्हिडिओ मी आधी टाक टाकलेला ग तू, आणि एकदा टाकलीस काय तो.
मी डिलिट केलता. रागानं. भांडण झालती तवा. लय राग आलता मला.
अगं, त्याला व्ह्यूज तेन गेलतील चांगली, लाईक तेन आलतीत आणि परत ते मित्र म्हणाला आणि टाकलायसं, तो व्हिडीओ मी म्हटलं आता कुठं टाकलाय तो? लय दिवस झालं म्हटलं टाकून. त्यानं, दाखवला चार हव्हर्स एगो एयला म्हंटल आता मी म्हटलं, आणि कशाला टाकले, काय मला कळनाच. तुला लय क हे असत. हाऊस करायचं काय बी चांगलं. त्याला, व्ह्यूज लाईक केलते आणि बोंबलत आणि काय तर करत बस.
आता पण आलेत की.
काय, आल्यात त्यापेक्षा जास्त गेलते.
मी ते काय टाकलं नाही, हॅशटॅग तेन तू हॅशटॅग टाकलेलासं म्हणून आलते.
कशाला उगचं करायचं.
अं, मला लय राग आलता म्हणून मी केलंत.
तुझं तुला कर की, डिलिट राग आल्याव माझं कशाला कर.
हम्, तुझंच करणार, तुझं फोटो पण करणार होतं डिलिट. हं, असं दिनं एकच
तुला दाखवतो तुझं, सगळंच फोटो डिलीट करतो का नाही बघ.
करचील की, लय मारीन. माझं, काय डिलीट करू नकोस अ.
म माझं का करतियास? मला पण लय राग आल्याव. तुझं, करणार मी डिलिट बघ तू करणार. तू माझं करतेयस कशाला मग? तू माझं का करतेस मग?
तवा लय राग आलता रे मला.
डिलीट करतेयास, काय रील टाकलेली डिलीट करतेया.
मग मला राग आल्यावर काय करणार मग. आ मा डिलीट केलं नाही. अ क करू नको.
तुला दाखवतो की, आता.